हा नमस्कार ताई कशा आहात.
ठीक आहे आवाज येतोय ना माझा. तुम्हाला हां नाही काय का काय कर. त्या घरात.
काय नाही काम चाललीत सकाळची.
हो का काय वेळ घालवण्यासाठी काय करता दिवसभर.
चालूच असताव घरातली कामं.
हो का दुसरं काय करत नाही का तुम्ही.
दुसरं आता चालू आहे माझ लाडूचा वगैरे बिझनेस. करायचंय डोक्यात.
अच्छा .
हा माझं पण चाललं असतं शिवणकाम. विणकाम अं रुकवताच्या अशा ऑर्डरी घेते मी. हम्म अच्छा तो तोरण रुमाल. परत असं लोकरीच्या वेगवेगळ्या वस्तू असतात. क्राफ्ट आपले असं ते असे बनवून देते. वेगवेगळ्या कलर. चे परत वेगवेगळ्या थ्रेडचे. म्हणजे त्यात पण लोकरीत पण प्रकार आहेत ना भरपूर साधे लोकर चम. की लोकर. पुन्हा जाड पातळ असे ते बे. ते वूल त्याचे स्वेटर पुन्हा आपल्या गज गजरे वेणी असं असं ब बनवत असते घरात बसून बसून.
मग ते काय तुम्ही हातानेच करता की मशीन वगैरे वूल. स्वेटर वगैरे करायला.
नाही नाही हातानेच बनवते एकदम एकदम. हा हा हातानेच पूर्ण सगळ हँडमेडच आहेत. वस्तू सगळ्या पेंटिंग पेंटिंगचं पण काम करतोय. आणि आपलं ते अं. हे अं काय त्याला म्हणतात. संक्रांतीचे असतात ना तिळगुळयाचे हलव्याचे दागिने.
हा हा हा.
हा. ते पण बनवत असं आमचा छोटासा हा अस घरात बसून बसून बिझनेस. आहे चालू.
मग जातात का वस्तू ह्या लोक घेतात.
हा आमचं ते पेज. ते इंस्टाग्रामच त्याच्यावर टा टाकते ते हा मग ते ऑनलाईन. होय येतात ऑर्डरी ज असं जस वेळ अस. असल तस हा जसा वेळ असेल तस मग ते मी करत राहते तुम्हाला पाहिलं तर मी लिंक पाठवते.
हो नक्की पाठवा ना मला पण काहीतरी करायचं असं घरातन तर नक्की पाठवा. हा म्हणजे मी शोधातच आहे काय करावं.
हा तुम्हाला काय आवड त्याच करायचं ते असं.
म्हणजे आता चालू आहे, म्हणजे डोक्यात की शिकून बघावं ते क्रोशेच असतं ना.
हा क्रोशेजच मी बनते तेच बनवते मी. क्रोशेचच लोकर लोकरच म्हणजे तेच क्रोशाचं ह क्रोशेच बनवते.
मग त्याचे जातात का ऑनलाइन वस्तू.
हा जातात, ना आ. आ तुम्हाला कोण फॉलो करतोय त्याच्या बाहेरून मागतात बरेच लोक मागतात तर ते आमचं मी तीस वर्ष झालं करते ते त्याच्यामुळ म्हणजे तीस वर्ष झालं मी हे करते. तेओ अस हा त्याच्यामुळे पण आम् करोना त काढल ते पेज आ त्या अोर मी ओळख व द्याय कोणाला हवे असतील तर नंतर मग आता घराातसून काय कराय करोना मध्ये मग ते मुलीना ते पेज काढलं आणि मग त्याच्यावर आम्ही हा टाकायला लागलो मग आमचं त्यावेळेस ते मास्क बिस्क शिवायचो मग त्याच्यावरती पेंट कराय मग ते असं बाहेर भरपूर दिले त्यावेळेस अ करोनाच्या वेळेस हम्म म्हणजे, खूप सगळ्या यग ी गुजरात बुजरात त्या साईड ला गेले ते एकदा
हो का अरे वा मस्त मला छान वाटलं ऐकून. तरी पण तुमच म्हणजे रोज रोज करता तुम्ही हे.
अ रोज नाही चालूच असतं पण रोज मग जस वेळ भेटेल तस. कारण मी घरातलं पण आपलं उरकून माझं शीवण काम पण चालू असतं ना. म्हणजे मी ला लहान मुलांपासून. ते मुलींची म्हणजे फक्त लेडीजच ते सगळ. ह ्रेसड ब सगळ स्टिच करते गोधड्या स्टिच करते, अस जे ऑर्डर असेल ते फक्त आता असं हे करत नाही, आता हेचा सीझन कस असतो ऊलंनचा म्हणजे क्राफ्टचा तुम्ही. क्रोशाचं बोलताय ना तर तेचं कसं ठराविकच वेळापुरत असतं कधी लग्न असतं सीजन म्हणजे मध्ये आधी कोणाला गिफ्ट दयाय. अस तर ते असत ना मग ते काही अस कंटिन्यू काम नसतं मग ते का जेव्हा असेल तेव्हा ते करतो म्हणजे ते अर्धा दिवस अगदी ऑर्डर घ्यायची मग. ते दहा दिवस थोडं थोडा वेळ भेटेल, त करत राहायचं ते. लईच अर्जंट असेल तर चार दिवसात प मग ते त्याचच बसावं लागतं मग करत असय ते
बर बर तुम्ही थोडं मार्गदर्शन कराल का मी जर शिकले तर ते क्रोशाचं
हो हो सांगेन की असगळं तसं काय ते लोकरीच लोक प्रक्रियेचे ते तुम्हाला कुठल्या आवड असते ते करू शकते असं काही नाही करायचं झालं तर एकदम चांगले नाही शिकण्यासाठी त्याला पेशन्स पाहिल फक्त बसायच. ते असं बनवायचं ते मला आवड म्हणून करते नाय तर करायला कोण जास्त मागत नाही मी किती जणांना विचारते शिकताय का शिकवते तर नाही शिकतच नाही मागत. करून द्या करून म्हण आम्हाला कधी बसायचं म्हणतात ते करून एवढं
किती मिळतात बर त्याच्यात साधारण पैसे वगैरे
पैसे म्हणजे ते अस त्याच्या ह्याच्यावर असतं म्हणजे आपल्या डिझाईनवरर असतं डिझाईन कसे वूलकुठली वापरताय तुम्ही वूल किती लागली. वूल ची प्राइस काय आता तुमच्या तिथं माझ्यापेक्षा महाग असू शकते स्वस्त असू शकते तुमच्या दुकानात तुम्ही राहतात इथे मग तिथल्या बजेटनुसार ते तुम्हाला आता समजा माझ्याकडे दहा रुपयाला भेटत असेल आणि माझी एखादी वस्तू ज पन्नास रुपया झा झालेले असेल तर मग आपला किती वेळ गेलाच आहे म्हणजे पन्नास रुपयाच्या वस्तूसाठी आपल्याला कधी कधी दोन तीन दिवस पण जातो. छोट एकदम छोटी वस्तू असते त्याला वेळ जातो खूप बारीक नाजूक असं ते विनायचं त्याला, एखाद्या मोठ्या वस्तूला काय दोन दिवसातच होऊन जातं. असं आहे मगजे त्याच जस वेळे याच सगळ्यांचं गणित करून मग ते प्राईज लावायचे आपण
हम्म कृषीमध्ये जास्त कशाला डिमांड म्हणजे मागणी आहे सध्या कृषीमध्ये
सध्याता ते बुफे बनवतात आणि ह्याच मुलींचे ते अस सगळ पूर्ण वेणीच ह पुन्हा लग्नात अस ते परिंदे बिरिंदे बनवतेात ना ते त्याला खूप मागणी आता सध्या
हो का बुक काय बुके बुक
बुके ब बुके हा बुके पण क्रोशेची फुलं बनवतात ना आपण
हा हा
अ वेगवेगळ्या प्रकारची मग ते ते फुलं असं हे लावून मग ते मी बनवले. बुपे चार पाच झाले मा बनून आ मध्यंतरी दिले म्हणजे ऑर्डर मी ऑर्डर बनव अस सतत नाही बनवत बसत म्हणजे घरात बनवून नाही ठेवू शकत ते एवढं ठेवायचं कुठं घरात एवढी जागा पण पाहि ना आपल्याला सगळं ठे आणि त्याच व्यवस्थ करा तस ते लोकरच खराब नाही होते. वर्षान वर्ष चांगलं राहतं धुन धुन तुम्ही वापरू शकता ते पण ते ज्याला पटल असत मग आता ते माझे काय काय म्हणजे कायमस्वरपीच कस्टमर येते. ज्यांना माहित आहे ते ते करतात ऑर्डरिंग काय काय आणि काही काय मुलींच्या मुळ ते मुले असतात इं्स्टाग्रामवर ते सारखं चालू असतं त्यांचं तेव्हा तिकडून घेतात त्यावर ऑर्डर असं तर मला काय एवढा वेळ नसतो बघत बसायला ते इथले का ओळखीचे असते मग ते सांगतात ते आम्हाला हे बनवायचंय ते बनवून द्याात ते म्हणून दे असं एक मग ते तस जस वेळ असेल तसं मग बनवते असं काही हे नाही त्याला लगेचच बनवत.
असं काही हे नाही बरोबर आता मला तर दुसरा मी तुम्हाला सांगू का मला शिवणकाम पण येत, पण मी संध्या ना दुसरी राहायला गेले मशीनेण हे ते थोड्या दिवसासाठी ना दोन वर्षासाठी मग ते दुसरी नवीन घेणं का इथून घेणं पण शक्य नाही. तर मला मी म्हटलं थोडक्यात काहीतरी करावं हे क्रोशेच मग घेऊ शकते जास्त काय त्याला हे ला
क्रोशिया कसं एक सोय आणि दोरा घेऊन तुम्ही कुठेही करू शकता. मी गावी जात असले कुठ म्हणजे माहेर माहेरे गेले कुठल्या गावाला गेले तरी पण मी ते माझ्या बॅगमध्ये असतेच क्रोशाची सुई आणि ते उलन म्हणजे ते लोकर ठेवलेली असते आणि मी आपली ते बसून बसून करत असते कुठ पण मला काय? फरक नाही पडत कोण अशी काही लाज पण वाटत नाहीये, मी एसटीत पण वेळ असला कोण नसल तर जास्त पाठी मग आम्हाला भेटल्या सीट तर मी त्याच बसून करते.
हम्म बरोबर लोकर कुठे स्वस्त मिळत - ते बरं होलसेलमध्ये ऑनलाईन मिळते का?
ऑनलाईन पण असते ते ते कंपन्या वेगळ्या असतात कंपन्या वेगळ्या असल्यामुळे ते प्रत्येक कंपनीची प्राइस पण वेगळे असते. आता ते प्रत्येक बघत आता आम्ही इकडे राहतो इकड आहे मार्क तडे तिकडून आणधतो कधी कधी मी एका किलो किलोवरच घेते ना एकदम नाही तर म्हणजे असं जिकड नाही तर लागणार असले तर मग शेवटी आमच्या तिथल्या लोकलच्या दुकानातच घ्यावे लागते. मग ते जरा महाग पडतेले मग ते समोरच्याला हा समोरच्या व व्यक्तीला पण दिव दहा वीस रुपयाला महाग च जाते मग अस होत ते म्हणजे आपल्याला पण नको तस ते जास्त प्रॉफिट नाहीय त्याच्यात काढलं तर आहे, ह काढलं तर आहे पण ते समोर व्यक्ती पण तुम्हाला गिरायक तस पाहिजेल असं जस आ एकदम अति उच्च ह्याच्यातले असतील तर ते घेतात ते काही जास्त विचार नाही करत ते. की बाबा हे मग त्यांना माहित असतं म्हणजे तस ऑनलाईन ते माहागच असतं पण आपल्याकडच जरा? मिडल क्लासचे अस ना ते जरा मग खूप खास खूपच महाग आहे खूपच महागे आणि विणकाम दुय्यम दर्जाचं मानतात आता पण. किती पण आपण चांगलं करत असलो काय तरी पण ती लोक एवढं हे करत नाही काय म्हणतात हे काय असल काम पण ते आपल्याला आवड तर मी करते घेतात तर आवडे ना सगळे पण ते त्यासाठी त्यांना ते हेच वाटतं असं म्हणजे आपण किती शिकलेलं असलो काय असल तरी ते त्यांना ते हेच वाटतं जरा मग काय असं आहे चालतंय परत तुम्ही जेव्हा हे कल ना तुम् शिकला ना तुम्ही तर मग ते मला कॉल करा मी हे कर ला गाईड करन ते जर समजा तुमला करायचंच असलं तर
म्हणजे मला करायचं आहे मला अससाठी काहीतरी तर करावं थोडं. ऑनलाईन ठीके मी जिथे राहते तिथे नसेल मागणी
हा नाही नाही ऑनलाईन तुम्ही पेज असता तुमच तर त्याच्यावर टाकू शकता. आपण स्टेटस ला ठेवायच आता तुमच्या ळखी झा आजूबाजूला ओळख की झालं स्टेटस ला ते ठेवायचं मी असं अस बनवते कोणाला हवे अस तर ऑर्डर करा असं टाकलं की येतात बाय का आपल्याला असं वाटतं पण आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत ते असत असं आहे कुठल्या पण गोष्टीची मग दहातली एखादी तरी घेतली बाई, दहा जणी नाही करत पण एखा कोणतरी सांगतोच बाबा मला करा एकी च्या नादान दुसरी, दुसरीच्या नादान तिसरी मग नंतर हळ होतं ते ते बनवताय तुम्ही हे तरी लोकांना माहिती पडाला पाहिजे ना माहि पडले नंतर मग ते करता येत अस ये ते जस मी ट टॅरो कार्डच पण रीडिंगचा पण क्लास केलेला आहे त्याच पण मल चालू असतं मध्येच.
अच्छा पॅरो कार्ड म्हणजे काय?
टेरोकार्ड गुढविद्या आपले हा गुढविद्या तस असते हा अस पण बन हे केलेलं आहे. चालते चालेल मग चालेल करा हा हा चालेल ठीक आहे. हा ओके.